ह.
बोला ना.
अरे आम्हाला मोबाईल चार्जिंग लावला होता मी
आधी थांबून जाणं थोडतं शिकाम करता.
अ थोड मला कीर्ती मॅसेज करत आहे शीट काढ म्हणून
कशाशी शेड तूच काढून देणार आहे का.
नाही ग मी काढन तेव्हाच ते काढेल ना ते स्वतः काढूच नाही शकत ते सीट.
तू काढन तेव्हा मग तुझला फोटो पाठवन मग तू काढून.
आं.
तू काढणार शीट वर डायग्राम मग थेक मग.
तिथ फोटो पाठवतो.
कोथे काढते असं होई ना धबून जाणार. दहा मिनिटा न कोसं का बिघेडलाय
तुम्ही तरर मला मस्त कॉलवरर कॉल करत आहे.
अ म्हणता काजी तुम्ही आलं मला परय करून दिलं तुम्ही ना त मला
आता मला काम आहे तर शीट काढायची होती तर
तर थांबून जा ना आता का होणार आहे. दहा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी.
बरं बर
तर मग मी हेच म्हणता आता पाय त्यांनी जाण घेणार ठीक आहे आव. लहून तर इकडेच येणार ना घ्याज घरी इकडं
इकडं कुठ.
तिकट द नाणार
माहित नाही आता आता आणल्यावरच माहित पडेल ना
त्या मग यांनी नाचण बिचण नाही का.
कोणा पडेग
इकडे बांमणीत मग वर आणताानी घरी
तर मी काय सांगत आहे सात तारखेच लग्न आहे.
तर आठ तारखेला येतं वरत आनंत
आठ तारखेला त्यांनी येत. निघतील सकाळी आठ वाजता सकाळी निघतील त्यांनी तर संध्याकाळ होते नाही परर्यंत आता संध्याकाळीच निघणार ना बरात.
अच्छ संध्याकाळी वरात निघून येत आपल्या जवात नाही ना
वरात येईल ना संध्याकाळी डिजे नाचत.
अच्छा अच्छा.
आणि मग नऊ तारखेला रिसेप्शन
अच्छा चांगली गोष्ट आहे. कळलं कळलं ते मला नाही का ते भाई आता चांगल्यानच बोलले कळलं फुडलं नको. ठीक आहे अ हे यशीचा ल बोत आवडला यार पिस्टल कलर वाला.
हम्म ठीक आहे ठीक आहे.
तुला आवडला का
हा ठीक होता मला काय त्यांनी पर्सनली असं आवडत नाही लोक
अरे हो पर्सनली नाही मग त ति जे लुक तिन मिनिमल केला होता ना आता गड्यामध्ये कोणी किथ हेवी हेवी घालते.
हम्म हम्म!
त्या बदली तिनं छोटच घातलं होत. आणि स ब्लाऊज द हेअर त्याच किती मस्त होत भाई! म्हणजे एकदम त्यांचे म्हणजे एकदम कलर एकदम भडक नव्हते एकदम पेस्टल कलर्स होते दोघांचे त्याचा ऑलिव्ह आणिचा पेस्टल ब्लश ग्रीन कलर होता ब्लश पिंक कलर होता.
हो बरोबर आहे.
छान वाटते हाय ना?
हो छान वाटते ना.
हम् आमच्या सारख्या लोकांना.
आता नाही का?
हम्म!
कुठेतरी फिरायला जाऊशाला वाटतय.
गाडी न याच तोपर्यंत
आ!
गाडी आणि
हो अच्छा!
हो!
काय?
कुठं जाऊ म्हटला?
कुठ तरी!
यार पाण्याचा फिरायला जाऊ पण ते म्हणव म्हण नाहीय का माथेरन जायचं.
कुठे?
माथेरन हिल स्टेशन!
हो!
माथेरन, लोणावला या तिथं माहित आहे तिथं माहित आहे का घगं म्हणजे म्हणजे आपण राहतो ना आपल्या सांगून अशी मगर आली.
अच्छा जाऊ जाऊ एक दिवस जाऊ!
आ?
व्ह्यू तिचं बोत पाहण्या लायक राहते.
अच्छा!
मी तर म्हणता ना आपण उज्जैन जाऊ.
कुठे जायचं? हो ना ते आता जमा कराय लाग ना आता थोडीशी मनी.
परत जाऊ म्हणते काय?
मणी जमा होऊ दे ना!
नाय झालं तरी
तेव्हा शाळेत तुझं पण कॉलेज राहणार आणि माझं पण.
नाहीत का दोन दिवस कुठे
दोन दिवसाना नाही होत न ग ते.
आपण चार दिवस चार दिवसच काम करू.
चार पाच दिवस जातेत.
चार पाच दिवस गेले तरी
कॉलेज ग मग कॉलेज?
आता कॉलेज होऊन जाते ना चार-पाच दिवसात का होते. विचार म्हणजे तिकडे घरी माहित नाही करून ते तिकडे तिकडे चाललं जाऊ.
अरे वा तुम्ही तर बहुत हुशार आहात.
आवड आता घरी जाऊन खुशी खुशी .
यार माझी एम बी पण खतम होत आलीय.
किती झालीय
बस आता हंड्रेड बाकी आहे.
तर तुम्हाला का घरा जायची तुम्ही तुमचे भाऊ आहे दोन-दोन त्यांच्याकडून हॉसपॉट घेतस रा.
नाही देत नाहीची देत असले तर कशाला
तर तुमची बाबा येेतनयाची आज तर बाबाचीे मी घ्याची.
आजी मला माझ्या बाबाच्या मोबाईलचा पासवर्डच नाही माहिती आहे आता नवीन आला ना आता तुमच्या बा पाकडचा मोबाईल घेतला तेव्हापासून
ये तो पप्पा समोर छान चालतेय का माझा
आं
चांगला चालते का तो मोबाईल?
माहित नाही आता मी युज नाय करत ना.
दिवस काकाला नाही का असंच पासवर्ड विचारचो ना घेऊन घेतो वर मोबाईल पायजो काय बाबा पासवर्ड सांगा मला.
काहीतरी होता पासवर्ड मला आता आठवत नाही.
मग ते नाय का वैष्णवी फारसी सोबत अगं तुम्हाला जवळ येतील जाशील न आपल्या वा तुम्हाला फारसी वाला सलवार सूट घ्याचे.
कोणता फारसी हाहीच नाही माझ्याकडता.
स्लीवलेसवाला नाही का?
कोणता
मी तुला दाखवला होता मेशवर नाही का तो वाला.
हायेच नाय मा कडे तो.
तर घेता येत जास
हो घेता येते बरं घेतो पण ना का म्हणते अरे यार माझं एक कानातलं तिच्याच घरी राहिलं.
जाऊ दे की मला सांग . स
हम्म, काहीतरी सांगत होती ना मी?
हो
हा तर घेता येते पण तू आठ सांगत आता मला आठवत नाही तू कोणता दाखवली माली सूट.
तुझ्याकडे आहे मी तर म्हणत तू ही शक देतं आपल्या वाचकून जाशे तसे तुला काही केवी हे या असं
मला हेवी तर नाहीच लावायचं आहे.
हा तर ठेवाला घालून घे केसं खुले करून घे केसं अर्ध केसं मोठी हवं हा ना थोडशे म्हणजे आपले जे इयरिंग्स आहे ना छोटे छोटे घालून घे.
हा.
आणि जे हातात नाही का अ दोन हातात एका हातात वॉच घाल आणि एका हातात एक बांगडी घालून घेईलथे जे सिल्वर कलरची
ओके.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
हम्म बरं मी पक ते बरं आता फारसी सलवार चांगली मिळ दिसत असेल तर
आहे माझ्याकडे मी तुला लिंक पाठवते
बरं पाठव
यांचा वास्त्रपदी होती पुढच्या वर्षी होती
मी लाईक केले आहे काही सलवार तरसर तर
हम्
पण ते बजेट मध नाही आहे मला
पाचशो रुपयेचा आहे ना
नाहिग
ते तू केले ते नाही म्हणत मी केले ते
बरं लिंक पाठ बर
मलत वाटतेवच नाही हे जे टीनी घेतलं का रेडवाला रेडवाला
कोणचा
तो जो रेडवाला घेतला तिनं भालासाठी
कोणता
हे शोरूम नाही बोल लाग तिनं रेडवाला
कोणता म्हणतात
अरे वास्तू मजे घालतो म्हणून बोल का तु
अं
वास्तू मध घालतो म्हणून बोलवला नाही
हा तो मल देते काय त का गोष्ट करता यार
अरे मी तिला माांगन ना अशी ना म्हणता बाई
नाही तुला देते व
नाही मले बी नाही पाहिजे
हा
मी अशी ना म्हणतो मध्ये पाहिजे मी का म्हणत त्या त्याच्यापेक्षा माहितय का िवाली अनरखली चांगली त्या नाही का मागून लटकन लावलं होत
भेटलं ना तिला
जे जास्त प्रेम उतु चंलाय
एक आहे मी बघितला युनिक आहे
हम् हम
ड्रेस
हम्म
अ तो आहे बजेटमध्ये तस तर
ते दिच आहे तो
तो रा तो आठशे वीसचा म्हणजे साडेआठशेचा समजून घे जेव्हा पैसे येईल तेव्हा घेणार पण आता नाही घेत मी
घेऊनच घ बाई एखदी चांगलं नाही टॉप म्हणलं आ खूप सारे झाले टी शर्ट टॉप घेन हो टप नटि सटा खूप झाले आता
येेणार तर फारसीवालासम
हो ना पण टॉप न टी शर्टा खूप झालंय आता
हो
ते माहित आहे एच कलेक्शन मध्ये अगर तुम्ही दोन जीन्स घेशील ना तू त्याच्यावर एक जीन्स फ्री तुम्ही कोणताही घ्या
केव्हा
आम्ही त्या दिवशी आम्ही मी ना का त्या दिवशी गेलो होतो घ्यासाठी
हा
तर आमच्या डमपल हे दोनी शाळे घेतले ना तर एक टी शर्ट फ्री भेटली
का घेतली टिम्पल न का घेतलं
दोन टी शाळा घेतल्या ना.
हा किती किती वार घेतली.
म तिनं एक तीनशे ऐंशीची घेतली.
हा.
एक चारशे चोवीस ची घेतली तर त्याच्यावर नाही का एक तीनशे ऐंशी ची फ्री बेटरी.
बापरे.
मग आणि तुम्ही दोन जीन्स घेसाल ना तर त्याच्यावर एक जीन्स फ्री
वारे वा.
मी म्हणताव घेऊ म्हणून आपण दोन जीन्स घेतलं तर एक जीन्स फ्री भेट.
अभे तर मी आत्ताच घेतला ना आता कुठून घेऊ.
हम्म पाहू घे मग नंतर नंतर तस तर मला आता जायचं अगर मला. अगर समज अगर मी नागपूरला ऍडमिशन घेतली की एकांदी. तर मग अगर मला लागते दोन जीन्स नाही का दोन तीन जीन्स. कॉलेजच्या पहिल्या पहिल्या दिवशी थोडी आपल्याला हे भेटणार आहे. ड्रेस त म्हला ज जीन्स न टॉपच लावून जा लागल ना.
कुठं
कॉलेज म
हा.
काही दिवस तर म्हणून नाही काजे तू म्हणलं. त मम्मी म आता राहऊ दे म्हणे मग लागल कॉज तर आगे जाऊ म्हणे. तर मग ते जमते एका दोन जीन्स घेतले मी ते फ्री भेटते तर मग तीन होऊन जाते मलाय का नाही.
हो बरोबर आहे ना.
हेच चल ठीक आहे.
ठीक आहे मॅम ठीक आहे.
हो ह.
चार्जिंग लावते मी आता मोबाईल
बला